हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा ऐकू येतेय.
हा येत येत.
ए हा वर्षा बोलते.
हा बोला आवाज येला का.
हा आयतयत.
हम्म.
हो क हो हो झालं तुमचं.
ह् हो माझं पण झालं.
हा कषायतबेत ते.
चांगायता ह्
ह ह घरचे हो छान आहे छान हा हो काय झालं आणि
काय नाही बसले मुलगी झोपली संध्याकाळचा चालू करे ती तीन व पावणे तीन वर्षाची
अच्छा अच्छा छोटे क
हम्म हम्म हा छोटी हा
ह हा
मग तुमच्या इकडे काही पाऊस वगैरे आहे का
हो हो आहे की इकडे तिकडे
नाही आमच्या इकडे दोन आहे
हा आमच्या इकडे पण नव्हता आत्ता पडायला लागला
हा आमच्या इकडे रोज संध्याकाळी यायला सहाच्या नंतर दोन दिवस झाले
हा हा हा
आता तर सध्या तर होऊ नय
आता इकडे चालू झालंय बघा हम् हम घरचे
घरचे काय आम्ही दोघच राहते इकडं घर आमच्या डुटी ला आहेत ना संभाजीनगरला मुलगी हा हा गावाकडे सासू सासरे
हा हा तिकडें असत
हम्म
मग बाळाच्या तब्येतन कसे
छान आहे बाळके काय उठलं आता झोक्यात अ आवाज ऐकून फोनचा
हा हा हा शाळेला जाते का
नाही नाही शाळला नाही जात या वर्षी टाकलं नाही मुद्दाम. लहान तीन वर्ष कंप्लीट पण नाही झाले ना उ ग आत्तापासून म एकदा शाळेत गेले की नंतर ती शाळाच करायचं आयुष्यभर
होय होय शाळाच करायचंय
आता बालपण काय ठेव द्या या वर्षी म्हणू लागले घरचे टाकायचे टाकायच्यावळ मीस नाही टाकू दिलं
हे पण य तेवढं फार आपण तो एक वर्ष मी कवती म्हधलं का
हा हा होय क हा
शाळेत मग सकाळी उ्हा त्याच रुटीनच ना जा
होय होय आतापासून चालूच मग ते सगळं
हो उठ उठन एक वर्ष मी मिलं
हा बरं झालं का्
हम् आजकालच्या मुलांना काय हो दरा झाले की बसय पणत काय होऊन बसल्या नुसतंच डिप्रेशन मध्येच राहान लागते हो मर खेट शाळ ट आपल्याला त्याच खेळण विसरूनच जातात हम्म
होय होय होय
हम्म
अस ते का पुढच्या वर्षी घालता येतय
हा तुम झुल आहेत का
हो नाही माझा मुलगा अजून छोटा आहे वन इयरचा
ह छोटा आहे मग हम् झोपला का काय मग
होय झोपला
हा निवांत मग तुम्ही सध्या
हंंंंहंं. आई पण अशी परीक्षा देते आता
हां हां
काय म्हणटलं
हॅलो हॅलो ह आवाज नाही का येत हा येते ना
येत येते बोला
हो
हम् आणिख काय झालं
काय नाही बस आता संध्याकाळची काम ती उठली तिला खाऊ घालायचं हं
हा
ह पाऊस तुमच्याकडे मोठा चालू हे का
हो आता पंधरा दिवस तरी काही नव्हता आता बऱ्यापैकी जरा आहे
हा पाऊस पाहिजे तो आताला गॅफ पड मला ना पंधरा वीस दिवस आहेच ती पंधरा सगळी इकडेच नव्हतं कुठे. सगळी पिके पेरलेले सगळेसुकले आमच्या तिकडे गावाकड विदर्भात नाही पण थेंब पण नाही अजून
तिकडे नाहीच आहे
हं. नग
हा हा
सगळी पिक सुकायली म्हणून सोयाबीन असते आमच्या तिकड सगळे सोयाबीन सुकवून चाललं
सोयाबीन असते का
हा सोयाबीन हळद त्या हळदी पण पाणी पाहिजेत ना निघ निघलीच नाही म्हण हो हो हळद पण
हा
पाऊस पाहिजेत न पण काय लावलं तरी हा जेव्हा पाहिजेत नाही तेव्हा एकदाच. आता आला मागच्या आठ पंधरा दिव दिवसात इतकां आलांतर चांगलेलं की नदीन आले तिकडे आळंदीलंय ह
हा हा हा मध्ये एवढा पडला की बाबा कधी एकदा थांबतोय असं झाला होत पण आता बऱ्याच दिवस झाल येऊन आलाच नाही पाऊस
पण एवढा पण नव्हता रिम झिमच होता कंटिन्यू तेवढं बाहेर नाही काय नस हो
हा पाऊस पडायला पाहिजे अजून भरपूर
हा पावसामुळेच काय
मग तिकडं शेतीला पाणी देईन कसं
पाणीऽ काहीच नाही जे विज सध्या,, पाऊसच नाही झाला तिकडेऽ ग तिकडेऽ
हा हा हा हा,
मंग काय विहिरीला जेवढं आलं तेवढं देतात,, ज्या ज्या शेतात पुूरलं त्या त्याऽ जे नायपूरलं ते चाललं वाळू,,, हम्् हा. विहिरीला, बोरला वगैरे पण पाणी नाही आलं ना,, खाली एवढा पाऊसच नाही झाला.
पाऊसच नाही तर कुठलं पाणी येणार?
हम, हम्म,
हम ह,, हॅलो,,,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,, हा आवाज येतोय ना?
हा,, ऐकू येत बोला,,, येतो येतो. हम्, मुलगी उठली आता,, आवाज यायला लागलाय.
हा,, माझी पण उठली.
हा,, ह ह हो तुमच्याच म्हणायला लागलेय,,, तुमचीच आवाज याय लागलाय.
हा,, आमच्या बाजीली ना.
हा, हा, हा
हम्, हम,
चालतंय,, चहा येन?
नाही,, आता उठल्यावर,, तिला खाऊ घायचं थोडंऽ हम्,,, नंतर चहा. चहा तर लागतोय,, चहा,, तिला काय उपमा, ओट्स, हम्, ह,
उपमा, ओट्स,
ओट्स बनवले मी, थोडे ते खाऊ घालत आहे. हम्,, कधी उपमा नाही, नाही तर हम््ऽ
हा,, हा,
खायला लय त्रास देते होऽ
प्रत्येक बाळाच तसच असतंय.
हा, हातान आपल्या हऽऽ हम्म, हम्म, हम् नाही खाल्लं कि चिडचिड करतात मग,, त्या भूक लागली नाहीऽ
होय, होय,,, चिडचिड करतात.
हा, ह,
हॅलो,,
हॅलो,, हॅलो,, हॅलो,, हा ऐकू आल ना?
हॅलो,, हा येतं येतं बोला.
हा,, तुम्ही घरीच राहता का कुठे जॉब वगैरे करता मग?
नाही, नाही घरीच असते.
हा, ह्,
हा,, तुम्ही?
आ मी पण घरीच,, आता हे लहान बाळ असल्यावर काय होतेऽ
होय होय घरीच गी
त्या सोडून जाऊ पण नाही वाटत ना
अ होय होय कसं जाणार त्यांना एकटा असे त्याच्यावर होय होय हम्म
ती कशी ती एकटेस खेळायला तर ती तिच्यासारखं लक्ष देणं लागते हम ह
होय होय लक्ष द्यायला लागत
ह गावाकडे काय नाही कुठं खेळलं काय खेळलं तरी
हा इकडे कस ज लक्ष द्यायला लागतय ना गावाकडे काय एवढं काही हे नसतं
हा की बघते पुन्हा
होय